आहे.
हॅलो
हॅलो एंद ह आता जेव दुपारी जेव ल तू काय केलेस हा चहा वगैरे झाला आता
काय करताय मग
हा काय नाही बसले जरा बसले शवायला
सबत कशी आहे तुमची
हा ठीक आहे तब्येत
हम काय काय शिवता तुम्ही
ब्लाऊज ड्रेस सर्व काही फॅशन डिझाईनचे सर्व प्रकारचे शेवते
हा काय किती पैसे घेतात ब्लाऊज ला
ब्लाउज ला प्रिंसकट असेल तर पाचशे रुपये घेते ड्रेस एक कस अस्तरच वेगळ असतय आणि साध्याच वेगळ
्रेसच्या
हा ड्रेसचे असत ज असल्या तर चारशे रुपये बिना आस्तर असल तर अडीचशे रुपये
अच्छा पाऊस आहे का तुमच्याकडे?
पाऊस आहे चालू आज सकाळी होता आता नाही आहे पाऊस.
नाता ऊनं पडलंय
हो आता थोडस वाटतय तसं
बाकी काय मग?
काय नाही ठीक चाललंय सगळं. हम्म.
मग दिवसाला किती ब्लाऊज असतात तुमच्याकडे शिवायला?
शिवायला असतं त्यास दिवसातून तेव्हा दोन ब्लाउज शिवते
तुमाला काय काय आवडतं करायला?
काय काय ब्ला करायला काय शिवायलाच आवडतं. छान छान करायला रेसिपी काही ना आवडेल अस नवीन काय असेल तर शिकायला आवडतं. नवीन रेसिपी काय असेल ते करायला आवडतं
आता मे महिन्याच्या सुट्टीत काय काय केलं?
हे महिन्याच्या सुट्टीत फार एन्जॉय केली, नात आलेली नातीसोबत खेळलं
फिरायला गेलेला काय नाही कुटं? अच्छा काय काय केलं मामाने?
काय काय नाही फिरायला वगैरे गेले दा हेच अलिबागच्या चौ फिरायला गेले बीचवर आणि पाण्यात मस्त पाण्यात गेलेलं आ अ त्याच्यामध्ये आतमध्ये पण किल्ल्यामध्ये गेले होते.
हम
हम्म घोड्यावर बसले
हम्म भरपूर केलं एन्जॉय.
काय काय केलंसा ते
अजून काय काय नाही खप खाल्लं मस्त चायनीज वगैरे सगळं कालाकट्टा भरपूर एन्जॉय केलं. हम्म तुम्ही काय करताय?
मग काय विषय, म आता घरीच असता तुम्ही का नोकरी करता?
हा नोकरी नाही करत, घरीच असते होमवाईफ. हाऊसवाईफ. हम् तुम्ही काय करताय?
घरीच असते. हम्
तुमचा नाश्ता वगैरे झाला काय?
नाय अजून आता करायच थोडा वेलाने नाश्ता, चहा वगैरे बिस्किट खायचं कायतर
हो का नाष्ट्याला काय आवडत?
जास्त काय नाही पोहे, उपीट आवडतं. खायचं तुम्हाला काय काय आवडत?
आवडत मला पण नाष्ट्याला म थालीपीठ वगैरे असलं आवडतं
हो काय अजून काय काय आवडतं जेवणामध्ये काय काय आवडतं?
जेवणामध्ये काय ते नवीन वेगवेगळं काय असल ते असं करायला आवडतं खायला आवडतं
नवीन काहीतरी असं रोज रोज तेच नाही आवडत हम्म डाळ भात भाजी हम्म
आणि फळांमध्ये काय काय आवडतं?
फळामध्ये ना आपलं आवडत
अच्छा! काय आवडतं?
ॲपल आणि केळी आवडतात केळी ते पण देशिची केळी आवडतात
हो काय आणि मग जेवणामध्ये काय काय आवडत?
जेवणामध्ये काय फळभाज्या वगैरे ते पण चालतय
नॉनव्हेज आवडत काय?
नॉनव्हेज आवडत. जास्त नाही आवडत तेवढं मटण आवडतं
मटण आणि काय काय आवडतं? मच्छी, चिकन
मच्छी फक्त हेच आवडत सुरमई
हा
हम्म
मग आज काय जेवला?
आज अ मच्छीचा रस्सा काय केलेलं आहे? सुरमई.
मग काय आज मस्त सुरमई ताजी भेटते कि नाही तुमच्याइकडे?
तर छान भेटते एकदम फ्रेश मच्छि भेटते
मग काय मस्त मच्छि मार्केट ला जा
हो जाते. आता सवय केली हाय आवडते ना
कोणते कोणते मच्छी ओळखत्यात मार्केट मध्ये?
ह्याच्यामंदे सुरमई, पापलेट, हलवा भरपूर काय काय करली वगैरे सगळ्यां प्रकारचे
मगं काय मगं तुम्ही कोणत्या कोणत्या खाता सगळ्या खाता?
सगळ्यां नाही काय फक्त सुरमाई आणि पापलेट आवडतं. आणि ओले बोंबिल फ्राय केलेले आवडतात.
म ओले बोंबील कशी तयार करतो?
आ!
ओले बोंबील कशी त्याची रेसिपी सांगाल?
ओले बोंबील काय आणून हा असं धुवून स्वच्छ ठेवायचं आणि त्याच्यावर थोडसं लिंबू, आल्ल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ हळद लावून ठेवायचे आणि नंतर तव्यावर तांदळाच तांदुळाच, पीठ घ्यायचा आणि रवा थोडासा टाकून त्यात तिखट, मीठ, हळद टाकायचं, त्यात त्याला लावून अ तळाय फ्राय करायचे
होय ना म्हणजे मी तेव्हा हम्म.
छान लागत, मस्त कुरकुरीत होतात, त्याच्याबरोबर - तांदळाची भाकरी.
अच्छा तांदळाची भाकरी पण करता? अजून कशा कशाची भाकरी करता?
ज्वारीची, तांदूळ, बाजरी. सगळ्या प्रकारचे मिक्स धान्य दळून आणते त्याचे करते. कोकणात जास्त घावणे आवडतात. हम्म.
अहो तुम्ही थालीपीठ बनवता की नाही, आवडत ना तुम्हाला
थालीपीठ आवडतं मला पणं.
ते कसं करायचं, त्याची रेसिपी सांगा.
थालीपीठ असं घाईत असल्याव मी कायं आसं आणून ठेवत नाही भाजून वगैरे. घरातले पीठ असतात, तेच घेते सगळं मिक्स करून. त्याच्यात कांदा हा सगळं होतात ज्वारी, बाजरी, तांदळा चं, गव्हाच थोडं पीठ घ्यायचं, सगळे बेसन तेनं सगळं मिक्स घ्यायचं थोडं थोडं करून
त्याच्यात ते मिक्स करायचा कांदा वगैरे. हा.
आणि मगं त्यात अजून काय काय तिखट बिखट कसं टाकाय
सगळं. तिखट टाकते, ओवा, तीळ, कांदा थोडा टाकायचा त्यामध्ये चिरून. धना पावडर, सगळें मिक्स करून नाही करायचं, त्यात थोडंस तेल टाकायचं, छान मस्त पीठ मळून
अच्छा आणि मगं ते थालीपीठ कशा सोबत खायचं?
थाली थालीपीठ सोबत चटणी करते. दह्या, दह्यासोबत जास्त चांगलं लागत.
अच्छा अजून काही? नता नाशताला वेग सॅलिब्रिट सोडू
हूं, आ. ते बटाट्याचे पराठे करते आलू पराठा.
हा.
आलू पराठा असतो, रवा डोसे.
हम, हा हा.
अर वाडूस पणं.
हो काय?
पण छान असत, माझ्या मुलाला खूप आवडत. अरे वा. हम. काय ते?
अजून काय काय आवडतं मग तुमच्या मुलाला?
मच्छी आवडते, ती पण फक्त सुरमई आवडते. ते समुद्र पापलेट.
हम्. हू.
रोज त्याला वेगळं लागतं, दोन्ही टाइम वेगवेगळं लागत.
रोज काय काय बनवता वेगवेगळं?
वेगळ, सकाळची थाळी वेगळी, काही केलं तर संध्याकाळी वेगळं जरा चमचमीत लागत ना, सकाळचं काही नसेल तर साधं केलं असेल तर. भजी बिजी वगैरे.
तेच वेगवेगळं काय काय बनवतात काय कोणते कोणते पापड
पापड पोह्याचे पापड पोह्याचे पापड आड
हा चांगला तर मग तुम्ही उन्हाळ्यात बनवता सगळे पापड. हम्म
का जास्तच जास्त अस्त पापड. तांदळाचे पोह्याचे. उडधाचे जास्त.
बाकी मस्त आहे ना तुम्ही.
मस्त छान. मस्त वातावरण पण छान झाले आता पाऊस पडतो जरा बरं वाटत.
ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून बाय बाय.
थँक्यू बाय.